हॅलो बोला की आणि काय चालय काम वगैरे सगळी आवर
हो आवरली त आता हेनी येतील मिस्टर येतील बारा वाजता आता चपाती तेवढ्या करायच्या भाजीतेन झाली
हम्म हम्म हम्म
पण गेल्या शिवायला पण आता काही नाही
हा. मग आमच्या इकडे मंगळवारी जाते बघा
मंगळवारी जाते इकडं काय तस म्हणजे फिक्स टाइ अ टाइम नसत
हम्म तेवढेच एक अर्धा तास गेली तरी गेली अस
नाही एक एक वेळा जाते दिवस बर शुक्रवारचं आणि सोमवारचं काही नक्की नसत इथं सगळे कारखानेच आहेत ना आ ते तर
हा हा हा हा हा
मग आता कधी आली तर येईल बारा वाजेपर्यंत नाही तर मग संध्याकाळी सहालाच एवढा उशीर जाते
हम
लायटीच उन्हाळ्यात लई प्रॉब्लेम आहे उन्हाळ्यात एक आणि पावसाळ्यात एक
मी काय झालेलं परवा हा परवा म्हझे बहिणी चलत बहिणीच लग्न होत त्यांच्याकडे गेलेले चार दिवस आणि त्यांच्याकड जसं खेड्यात शेतात घर असल्यामुंळ आयो लाईट गेली की नाही तीन तीन तास लाईट जायची
होय खेडेगावात ते प्रॉब्लेम आहे.
होय म्हणजे अक्षरशः ती एवढी किरी म्हणजे तिला पण त्रास झाला आणि त्यामुळे मला पण खूप त्रास दिली ती झोपावी अशी खूप इच्छा त तिला वारा घालत बसायला लागायचं तच ती झोपायची नाही नाही झोपायची मग ते लाईटच नसायच काय करायचं मग आणि एवढे ते घरात गर्द वी वगैरे तिला ते सहणच होईना शेवटी मी लग्नाच्या आदल्या दिवशी आले निघून लग्नाच्या आदल्या दिवशी निघून आले
हा हा
लग्नाच्या दिवशी सकाळी आणि गेले मग काय करू
होय
आणि तिनं तर मला सांगितली दिदी तुच करवली वगैरे आहेस बघ तू व्यवस्थित अस तस कुठलं करवली तेन पोरांच्या नादात काय होत एका सुद्धा फुटत नाहीये मी तिला म्हंटलं मग तिच्या मो ठ्या बहिणीची बहीण होती. तिला म्हणलं बाई तू करवलीचे ताटं वगैरे घेऊन थांब म्हटलं मला तर काय जमणारच नाय
होय मुला असलं की नाही होत.
त्यांचं त्यांना सांभाळण्यात आणि त्यांचं कसं होतं नेमकं आमचं काहीतरी महत्त्वाचं काम काहीतरी आवरण वगैरे असलं की ते बा भरपूर रडणार किरकिरणार नाही तर मग हिज कसं ते सगळं लग्नात ती आईस्क्रीमच खात होती नुसती तर ती दोनेळातिने आईक्रीम ड्रेस वर सांडून घेतली दोन वेळा तिची कपडी पुढे बदलली मी नुसता माझी पोरगी घेऊनच फिरत होते बघा लग्नात
ते लहान असल्यामुळे आपल्याला पण काही समजत नाही हो
नाहीच मग आणि त्यांच्यावर चिडचिड करून काय उ
होय त्यातल्यात्यात जरा मोठ त असल्या कि आपला पण खायला प्यायला लागल्या की काय वाटत नाही.
हा आणि हिजं कसं ही घरात एखाद वळेस खाईल ती म्हणते मम्मा मला माझं माझं ताट दे तो आणि पप्पा कस सेपरेट ताटं घेतताय मला देत नाई करत्या मी घरात खाईल पण बाहेर गेलं ना मला अस म्हणेज असं चिट कोण बघा
होय
कोण हात सोडणार नाही, काय नाही अन प्रत्येक क्षणाला विचारणार मी डोळ्याआड झाली की मम्मा कुठे गेलीए? ती माझ्या आईकड सुद्धा जाईना असं झाल ग कारण की ती खूप अनोळखी लोक वाट- ते वातावरण जर उष्णतेचं
होय
मग शेवटी मी म्हटलं माझ तस पण ह्या घरात म्हणजे लग्न घराचा असा काय उपयोग होईना म्हटलं आणि ती पण खूप खूप रडाली. दादा वहिनीला म्हटले की मी म्हण जाते उद्या वाटल्यास लग्नाला येते. संध्याकाळची हळद वगैरे सगळेच राहिली मग भाऊ वगैरे जरा चिडले माझ्यावर काय दिदी असं करतेस तसं करतेस मग आता काय करू म्हंटलं.
ते खेडेगावात तस प्रॉब्लेमच असतो सोडा लाइटीचा वगैरे प्रॉब्लेम असतो.
दुसऱ्या दिवशी लग्नाला गेले आणि मग तिसऱ्या दिवशी पूजेला पण गेले.
हा हा मग काय तर पहिला मुलींच तर बघायला पाहिजे लहान असते त्यामुळे त्यांना पण काय समजत नाही.
नाहीच की समजत नाही चिडचिड होत्या आणि मग कस म्हणजे त्यांना राग मस्त येतोय पण त्यांच्यावर आपण जेवढ चिडल तेवढ आणि उलटच वाग मग नंतर आपल्यालाच क्लि होतोय की आपल्याला किती त्रास काही उपयोग नाही तस ही त्यांना काहीच समजल नाहीच आहे.
होय
कोणाला शांत व्हायला लागतय.
आमची तर आता पहिलीला जाणार पण तिला तर मीच लागतोय आता पहिल्यांदाच राहिल्या सोडून. नाही तर राहत नाही कधी कारण पहिल्यापासून त्या जरा मोठ्या दोघी होत्या ते सासु सासुुबाईंच्यापशी डिलेव्हरी झालेली? या लहान पोरगी च्यावेळेला मीच फक्त होतो.
हम्म, हम्म, हम्म, हम्म.
इकडे राहिलं आणि तिथनं मग आलोच की इकड आलो ते सासूबाईची तेन काय ओळखच नव्हती तिला जास्त मग ते आता येतात सारखं पोरींच्यासाठी तेन ते त्यामुळे ते
हा माझ्या पण म्हणजे माझ्या मुलीला पण सासूबाईची तेन सवय आहे.
म्हणजे त्या दोघींना होत. ती सोडा म्हणजे त्या त्यांच्यापशी हं ते त्यांच्या आ जीव आजी झोपत होते पण हि ह कस नाही हिच नाही लहानपणापासून तेन मला आणि पप्पांनाच बघत आले ना ते. त्यामुळं आमची सवय होती. आता, आता जरा सम लागली त्यामुळं
बरोबर
इकडे ये.
पण तुमच्या मुली तुझ नाव काय आहेत?
मोठीच श्रुती. बार दोन नंबरचीच श्रेया. आणि तीन अ लहान आहे तिच साव्या
श्राव्या
हा शालु आहे.
छान आहे किं ओ नावं मस्त ठेवलाय.
स वरणच ठेवलंय ते मला मी पहिल्यावरून
हा हा हा हा हा
ठेवाय
हा, हा, हा, हा. हा. माझ्या मुलीचं नाव सर्वज्ञा आहे.
सर्वच छान आहे तुमचा पण मुलगा ते म्हणातेत जरा वेगळ्या वेगळं ठेवायचं म्हणून एकेकांना म्हणता येत नाही ना राहूदेत म्हणलं आम्हाला म्हयला आल झालं
झालंय आणि तस कोण नावानी सरळ बोलवतय
हो
शाळेत तर अजिबातच नाही आणि मग घरात कसं आ जी मामा जरा कि टोप्पन नावाने हाक मारतात लाडू पिल्लू चिक्कू
होय
नाव घेत बसत नाही श्राव्या आणि श्रेया वगैरे
होय
हम्
म्हणजे एकेकांना वयस्कर माणसाांना
नाही नाही नाही येत नाही येत नाही ते जीभ स्वच्छ पाहिजे श्र श्रौ उच्चरच येत नाही एकेकांना जीभ लय शार्प पाहिजे तेव्हा ते श्राव्या श्रेया म्हणायला येतय
होय
ह
त्या पण राहत नाही सोडा सोडून त्या पण राहत नाही आता ते आम्ही डॉगी पण आणलाय ना त्याच्यामुळे राहत नाही पण आता सुट्टी पडल्या आता परत शाळा सुरु झाल्यावर काही वेळ
मिळत नाही होय बरोबर माझ्या भावाचा मुलगा पण आ सहा महिन्याचा आहे ना मग त्या पाचव्या महिन्याच आम्ही नाव ठेवल म्हणजे बरेच जण सुचवत होतेत. हे ठेवा ते ठेवा ते ठेवा जरा नवीन ठेवा असल ठेवा तसल ठेवा आम्ही सरळ राम वर्दन ठेवयय बघ
होय छान आहे ते सरळ बोलावता पण येतय
रामई म्हणल्या नावात की नाही जरास प्रयत्न करत कि नीटच बोलवलं जाईल अं आणि ख- खर तर कणी कु तिला पण नाव ठेवावात इकड बोलवणारी लो वाकडच बोलवतात त्यांना कुठ पण किती पण सुंदर नाव असु दे आणि किती पण मोठ नाव असुदे नाही तर छोटं नाव असु दे मग सरळ आम्ही याच रामवर्धन ठेवलं प्रत्येकाच्या बेबी इच्छा होत्या त्याची मम्मी म्हणत होती तनिष ठेऊया त्याचे पप्पा वेगळ सांगत होते, त्याचे आजोबा वेगळ सांगत हो ते मीच म्हण सांगत होते की राम ठिउया माझं पहिल्यापासन मत होतं राम पण कोण ऐकतच नव्हतं शेवटी मग पप्पा म्हणले रामवर्धनच ठेऊया
हा हा
मग मी म्हटलं आत्याच्या मनाचच ठेवायचं हम्म
त्या मुलगीच आराध्या ठेवलेलं पण आरा तेनी श्रुती ठेवलेलं आणि आमच्या कस ते ख्रिश्चन असल्यामुळ बायबल मधलं नाव ठेवतात ना मग ते बायबल मधलं मी श्रुती ठेवलेलं आराध्या पण ठेवलेलं पण ते काय आवडले नाही त्यांच्या पप्पांना मग राहू दे म्हटलं ते श्रु तिचं म्हणते ते श्रुतीच म्हण आणि बायबल मधलं काय स्तुती हाय मग अस प्रत्येकाच असं वेगळं वेगळं वेगळं वेगळं असं ठेवलंय आणि बारकीचं काय श्राव्या ठेवलंय आणि ते बायबल म सोजल नाव ठेवलंय असं म्हणजे पण त्या नावान कोण बोलवत नाही हाय हेच ठेवले ते श्र वर्णच तिघींच पण ठेवलंय.
हा हा हा हा मग ते बायबल मध्ये मुलांनसाठी नाव पण लिहिलेलीत
आसतय कि नांव पण
व्हय म्हणजे म्हणजे कसं तर महाभा म्हणजे जर महाभारत किंवा म्हटलं तर कृष्णाची कशी नावं आहेत अनेक तस म्हणजे तिथं नावं आहेत का फक्त
नाही म्हणजे ते असं पूर्ण हे तसचं असतय पुस्तक हाय ना तेच्यामधलं असं म्हणजे शोधून सांगतात.
बरीचं नाव असतील त्यातल एक असं हा बरं बरं बरोबर
इकडे ये शिजु हे घे आमच्या डॉगीच नाव आहे शिजु.
हा हा हा हा हा बारी ते कुत्र वैगेरे साभाळनं मला होतच नाही ओ त्यांची पण निघा राखायला पाहिजे त्याच खाणं त्यांची जागा स्वच्छ ठेवण त्यांना तीन वेळेला काय किंवा दोन वेळेला तरी व्यवस्थित घालणं.
हेच काय नसतं येवढं काय नसतंय बारा हजारचं आणलय आम्ही
अरे बाप
म्हणजे ते मुली ना जरा मांजरांची वैगेरे आवड आहे ना.
हम्म
ते माजंरासाठी रडालती पण मांजर राहिनाच झालयं. दोन तीन आणलीती ती मेलीच म्हणून मग डॉगी चांगलय.
हा हा हा
कुत्राच आणलं मग ते म्हणजे केसाचे आसतयं की ते शिजू तसलं आणलयं.
भारीचं मला नाही मा माझ्या सास सासरीपण तिकडे आहे कुत्री माजंर सगळी आहेत पण मला वैयक्तिक म्हणलं तर मला होत.
मला पण नाही आवडत पण आता ह्याला आणल्यापासुन येवढा जीव जीव लागला की न त्याला सोडून कुठ म्हणजे असं जाऊ पण वाटत नाही. आणि काय असं म्हणजे पाच मिनिट जरी नाही दिसल तरं असं म्हणजे डोळ्यात पाणी भरतयं लगेच
हा अ
आणि जास्त असं मोठ हा मोठपण होत. होत नाही ते म्हणजे तेवढंच लहान आता सहा महिन्याच हाय. पण लय मोठं होत नाही ते. असं फॅमिलीसाठीच हाय ते कुत्र.
ताई किती कितीवेळ झालाय बघा
हा झालं. झालंय झालं दहा मिनिट झाली चालतंय हा हा ठेव.